हां आवाज येतय ना?
हा हा येतोय.
हा काय झालं जेवण? व्हय व्हय व्हय मगाशी नेमकंच तुम्ही साडेआठ नंतर म्हटल्यानंतर मी काय केलं म्हटलं जेऊन घेऊया पटकन असं झालं.
हां हां आमच्यात कसं नऊ वाजता जेवायला घेत्यात ओ. तुम्ही झाडातला आणि मुलांच तसं जेवण चालायला तर वेळ होतय स्वयंपाक ते करून. साडेआठ पर्यंत होतय मुलांचं जेवण.
हम हम हम हम.
मग त्यांचं आवरून झाल्यानंतर मग
हा हा हा हा हा मग तुम्ही जेवुन घेताय काय?
आ? होय आम्ही जेऊन घेतो मसेत टाईम ना.
हा हा हा हा हा.
नाय आम्ही जेवतो सगळेण त्यांनी आले की त्यानास्नी वाढतो मग.
हा हा हा हा हा त्यांना दुकानातन यायला वेळ होतोय काय?
होय वेळ होते त्यांना याला बारा असा अकरा वाजतेय साडे दहा किंवाय आकरा.
एवढा वेळ गिराईक असतय मग?
हा नाही गिराइक असतय नऊ साडे नऊ पर्यंत असतंय गिराइक म्हणजे दु दुकां तेन आवरून सगळं साफसफाई ते करून इसपर्यंत टाईम होतय मग यायला त्यांला.
हा हा हा हा तेच म्हटलं की जरा स्वच्छ वगैरे करून द्यायला लागते त्यामुळ.
होय सगळं साफ करून मग देत्यात.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम ठीकय ठीकय. तुम्ही काय ट्रीप वगैरे तुम्हाला एका ट्रीप ब मला सांगायचं होत तुम्हाला ते हा सेंट्रल गव्हर्मेंट ची स्कीम माहिती आहे काय?
नाही हो तेवढं काय. हा हा.
तर ते रेल्वेची म हे कसं आहे म्हणजे कन्सेशन मध्ये आहे आपल्याला आणि अगोदर कसं कोल्हापूर मधून सुटत होती.
हा हा.
रेल्वे ती अखंड रेल्वे फक्त आपल्या अ म्हणजे एकच म्हणजे आता आपण ह्याला जायचंय वैष्णवदेवीला जायचं य तर सगळे ते सगळ्या डब्यातली लोक ते वैष्णव देवी हे सगळं अस करायला त्यांनी बुकिंग केलेलं आस तय म्हणजे अखंड रेल्वेच ती एकच रेल्वे. रेल्वे आपण बस कशी बुक करतो?
हा.
आता शेगावला जायचं आहे. बस म एक दहा पंधरा म म-मिळून बुक करतोय का नाही तस ते रेल्वे आहे. मग त्या अगोदर कोल्हापूर वरुन मधून सुटत होती, ती आता कोल्हापूरमधून कमी केलंय वाटतं, पुण्यातन सुटत्या. आणि ते कमी ह्याच्यात रेल्वेच हे आहे म्हणजे निम्म्या निम्म्यातला निम्मा खर्च आहे म्हणजे. त्या रेल्वेला आणि त्याच्यात म्हणजे कसं माहित आहे का? इथं आपण बसलो आता कोल्हापुरात बसलो किंवा पुण्यात बसलो तर परत ते पुण्यात आणूनच आपल्याला सोडणार.
चांग
हा सग गळं म्हणजे सगळं दाखवून पुण्यात आणुनचं परत सोडणार आपल्याला ते.
हा हा.
असा आहे ते, मग त्याच्यात कसं अस तयं अ दोन गार्ड असतात प्रत्येक डब्याला.
हा.
प्रत्येक डब्याला दोन गार्ड असत्यात आणि तुम्हाला जेवण, नाश्ता आणि चहा पूर्ण मोफत.
चांगलंय की ट्रिक मग भारी. तुम्ही जाऊन आलाय काय?
हो दोन वेळा आम्ही जाऊन आलोय. एकदा राजस्थान वगैरे ते साईड केली उदयपूर म हे सगळं. आणि एकदा इकडं जम्मू वगैरे वैष्णोदेवी ते एक केलेय. म्हणजे पंजाब, वाघा बॉर्डर वगैरे ते सगळं एकदा केलंय.
हा हा.
असं त्यामुळं कसं आहे माहतीय का?
वहिनी म्हणाल्या जावूया म्हणून.
हा.
प्रेम मंदिर हे ते देत्या जा. प्रेम मंदिर आहे की ते. तिकडं जाऊद्या म्हंटल्या आमची वहिनी ट्रिप म्हणजे चांगलंच काढयचं म्हटल्या ट्रेनंनच.
हा हा.
हम्म ट्रेनंनच मग आम्ही कसं फॅमिली सगळी तीघी बहिणी, भाऊ, आई. आमचं मुलं. असं सगळी मग एकदा ट्रीप काढणार आहे सगळं तिकडं लांब जायाचं जरा.
हा हा मग ते कसं माहितीये का, त्याला अगोदर एक महिना दोन महिने असं ते पेपरला ऍड येती आणि मग आपण पण तिथं रेल्वेच्या इथं चौकशी आधी-मधी करायची. आणि ते एक महिना दोन महिने अगोदर पासून त्यांचं बुकिंग सुरू होतंय.
होय मग तिरुपतीला बी तसंच वाटलं की महिना का दोन महिना अगोदरच अ बुकिंग करावं लागतंय.
हा पण ते कसं त्या स्वः खर्चाने आपल्या खर्चानं.
हा हा.
हे नाही, हे सरकार तुम्हाला सगळा खर्च करणार. हा फक्त एक म्हणजे त्याची ठराविक पाच दहा हजार रुपये, म्हणजे कुठं आपण जातोय, त्या हच्याव तेवढं, भरायचे असत्यात ते.
हा हा.
आम्ही तर दोन वेळा, साडे दहा साडे दहा हजार रुपये भरून अ म बारा तेरा दिवसाची ट्रिप करून आलोय प्रत्येक वेळेला बघा.
चांगलय की.
मग सकाळी सहाला म्हणजे का नाई, अ त्यांचा चहा येतोय.
हां.
अ तुम्ही गोड चहा पिणार तर गोड चहा, परत शुगर वाल्यास नी शुगर फ्री चहा, कॉफी पिणाऱ्यासनी कॉफी. असं. मग ते झालं की, साडे सात आठ पर्यंत नाश्ता येतोय.
पुण्यात नं आहे का ट्रेन आता ती.
आता पुण्यात नं ती झालं, इथनं आपल्या कोल्हापुरातनं कमी झाल्यात म्हणजे असं. कोरोना पासून वगैरे, पण पुण्यातलनं आहेत वरचेवर वरचेवर असं.
हा, ते हे मिळालं पाहिजे की आपल्याला या टायमाला ठाई भाई हे नायतर
नाय म्हणूनच का नाही रेल्वे स्टेशनला चौकशी करायची. आणि माझ्याकडे, हा ते माझ्याकडं क नै, आम्हालाच हो घेऊन गेले हुता मेंबर. त्याचा फोन नंबर पण हाय तुम्हाला देते फारकर.
हम्म.
मग त्या आता, त्याला फोन करून जरा चौकशी करायची ध्येय मध्ये असं.
बरबर ज्या टायमाला जायचं की नाय ट्रीपला आम्ही कधी जाणार असलं तर मग त्या टायमाला तुम्हाला कॉल करतो या मग, हम्म.
मग ते आठ वाजता नाश्ता वगैरे झालं की नाय, अकराला म्हणजे तुम्हाला जेवण.
हां.
वरण भात भाजी चपात्या, चपात्या पण कसं माहितीये का, असं रोटी टाईप असं, म्हणजे कसं सगळे जेन्ट्स करत्यात ना जे जेवण तिथं,, हम्म, त्यामुळे ते आणि पाणी, प्याक पाण्याच्या बाटल्या, तुम्हाला हिथलं तिथलं कुठलं पाणी नाही. पॅक. ते झालं की परत, दुपारी जेवण वगैरे झालं की परत चार वाजता परत चहा येतोय आणि.
हा हा.
चहा झाला की परत संध्याकाळी परत जेवण सात वाजता. असं, हो हो म्हणजे कोण पेशंट असत्यात, ही जेवत्यात झोपत्याात अशा त्या हेनं देतात ते हे खरं. आणि त्या रेल्वेला डॉक्टर सुद्धा असतोय एक. म्हणजे वयस्कर लोकं, लहान मुलं, सगळीच असं त्यात म्हणजे त्यामुळं डॉक्टर, इमर्जन्सी डॉक्टर असतोय. आणि त्या रेल्वेला सग ळे मोठे मोठे ऑफिसर सुद्धा त्याच्यात असताय. ते काय स म्हणजे स सरकारी ट्रिप हाय म्हणून कुठली तरी भ भरत्यात आश्यातला भाग नाही.
हा हा.
एकदम छान आहे यांनी एवढ्या सगळ्यांच्या अशा गप्पा बिप्पा होत्यात. आणि जिथं आपण उतरतोय की नाही जिथं उ उतरतोय आता उतरून आपण दिवसभर फिरायचाय आता उतरून मग आंघोळीला म्हंटलं तर आंघोळीची सोय आपली केलेली असत्या. आंघोळ वगैरे झाली फ्रेश झालं काणि नाही कि मग त्यां च्या बस लागलेल्या असत्यात कारण रेल्वे आत जात नाही ना फिरायला तर त्यांच्या बस लागलेल्या असत्यात. तिथं
त्यांचीच म्हणजे ते त्यांच्याकडनंच.
ट्रीप कट्ट तुमच्याकडूनच आपण एक रुपया हि खर्च करायच नाही एवढ्या ट्रीपमध्ये.
भारी आहे की.
कुठही रुपया सुद्धा खर्च करायचा नाही.
हम्म.
म ते आपलं वाप आपलं जसं डब्याचे नंबर असतील तसं ते बसचे नंबर असत्यात कडं बसमध्ये आपण जाऊन बसायचं दिवसभर आपल्याला सगळीय इकडे फिरवून आणत्यात.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
तिथं एक-दोन दिवस जर कुठं राहणार वगैरे असेल तर त्यांनी हॉटेल धर्मशाळा वगैरे असं सगळं बुक केलेला असतं.
हा हा.
म ते दोघा सौगात वगैरे पण स्वच्छ असोय म्हणजे काहीतरी असं मगं केलेलं नसतेय उगीच
होय स्वच्छता मेन पहिला महत्वाचे.
हा बाकीचे नेऊन ठेव त्यात तसं काही केलेलं नसतं त्यांनी एकदम स्वच्छ चांगलं म्हणजे हे केलेला असतय.
स्वच्छ असलेलं चांगलं असते हो घान जरा जराच असले की नाही ते आपल्यालनस कसंतरी वाटते.
आणि आपण आपण फिरायला वगैरे किंवा आपल्याला खरेदीला वगैरे सोडलं का नाही तर त्यांचे ते गा आपल्या द दोन बसचे हेचे डब्याचे गार्ड असतात का नाही ते सुद्धा आपल्या बरोबर असत्यात आपण जरा हिकडं तिकडं कुठं गेलं की लगेच सिट्टी वाजवून आपल्याला बोलून घेत
म्हणजे लक्ष नाही देत चांगलं.
हा एवढं लक्ष ठेवतात कारण सगळी वयस्कर लोकं असत्यात लहान मुल ला असत्यात कोण कसं असतय असं असं हम्म. आणि एकदा तुम्ही म्हणजे ट्राय करा तिचं उलट तुमचे फॅमिली वगैरे हाय का नाही रेल्वेत कसं होतय फिरायला वगैरे गप्पा माराय ला चांगलं होतय.
होय एका जागी सगळेजण असले की नाही बरं पडतय. आणि एकच डब्बा असतोय त्यामुळे कि नाही सगळी फॅमिली एक
फॅमिली आणि बाहेर कुठं ते इकडं तिकडं गेल तर, एकमेकांकडे लक्ष द्यायला पण असतंय ना.
हा हा.
आस होतंय. त्यामुळे कस एकदम छान आहे, मला पण तसं काय. मग ते मागच मला वाट ते सहा महिन्यापूर्वी का काहीतरी, इथून कोल्हापूर मधून सुटलेली.
बर.
बस अशी अ रेल्वेे ती. आ ते रेल्वे जवळ जवळ नऊ, साडे नऊशे लोक असत्यात कणी. ती सगळी आपल्यासारखीच.
हा हा.
आणि ती म्हणजे, कुठं कुठं म्हणजे सात तारला थोडी बसत्यात, कराडला सुळ थोडी बसत्यात. प म्हणजे पुणे हेच्यापर्यंत लोकांनी बुकिंग केलेलं असते, मग त्यांना घेत घेत. पुढं गाडी जात्या असं.
हा हा, ते बुकिंग अदोगर केलेलं असतं ना, माहित असणार ना त्यांना लिस्ट.
कुठल्या कुठल्या म्हणजे, स्टेशनला बुक केलेलं असते त्यांना घेतं. येताना त्यांना सोडत सोडत असं, येत्या म्हणजे गाडी.
हा हा.
रेल्वे स्टेशनला आणि, खूप छान आहे म्हणजे भीती नाही कसली.
ट्रेन ट्रिप करणार आहे आम्ही, तर त्यावेळी मग तुम्हाला बघूया की कॉल करतो मग.
हो हो हो हो हो हो हो. नाही खरोखर एकदा ती ट्रिप म्हणजे, कराच म्हणजे म्हणजे आप आपण म्हणजे बा बाकीचं काहीतरी, आपण भडंग म्हणा काहीतरी. चकली वगैरे घेऊन गेलेलो असतो कणी. काढायला सुद्धा वेळ मिळत नाही, म्हणजे ते खाण्याला सुद्धा भूक राहत नाही.
असं म्हणजे त्याचं एवढं, आणि खाईल तेवढं हं.
हा हा हा, आपल्याला पोट भरून जेवढ. हा.
मागून केवढं पण घ्या. असं काही नाही आमक एवढं चहा म्हणा हे म्हणा. आपल्याला दोन कप प्यायचा, तर दोन कप प्या.
हा हा.
असं मोजकं काही नाही त्यांच्याकडं, आणि ते जेव जेवण वाढणारे वगैरे असे तर मग, आपण आठ दहा दिवस ते त्यांच्याबरोबर असते, ओळख झालेली असत्या. एकदम हसत खेळत सगळं वातावरण एकदम हे होतंय.
चांगलाय आहे. सु ट्रीप मस्त आहे. वाट
होय हो आम्ही दोन वेळा केलं आता, हे एवढे पेशंट असताना सुद्धा मी घेऊन.
हम तरी काकांना काय झालंय नेमकं पेशंट. असं म्हणजे,
काकाना कसं माहितेय का, दोन हजार. अ प हे दहाला. अ ऑफिसमध्येच कणी म्हणजे हे. अ हे आहे ब्रिन स्टोक आला
हां हां.
त्यामुळं कस पॅरेलिसिसच हे झालेलं.
बर बर, म आता आहे ना तब्येत चांगली?
आता आहेत, म त्या वेळेला जरा सिरियसच होते असे